अग ते परत पहिल्यापासन चालू झालय.
हॅलो अग ते डिस आलं नाही ते काय
आता पहिल्यापासून सुरू झालय परत.
होय तुला कसं कळालं.
अग टायमिंग गेलं की पहिल्यापासू
होय आणि बघ किती क काय डिस्कनेक्ट झालं काय माहिती.
काय माहिती
ते बोलता ना पण कानाला फोन लावल काय पण चालू होते काय?
हं हं
आणि काय म्हणतेस
शिफाकड पण आहे बघ
शिपाकड हाय शि त्या करायला लागल्या काय?
विचारायला मला तुला करू काय म्हटल आता कॉल सुरू हाय.
नंतर कर म्हणाव
सृष्टीकड नाहीये.
नाहीये व्हय
मा तुझ्याकड नाहीये काय वि चारालय मला
म तू काय हारलीस?
माझ्याकड आहे. तिला कशाला? पाहिजे गरज आहे गरज नहीये तिला
हा होय. ते पण ह काय करु ग अक्षे मी, मला सांग की जरा
कशाबद्दल?
अ कॉलेजच किंवा क्लासच मला काय कळणाच झालय मी काय करू?
हे बघ ते किती महिन्याचा कोर्स असतोय?
हे
मग तुला एक लाख तर पाहिजेच, काढून ठेव तेवढं सहा महिन्या
अहं
खरंच कि आता समज तु जरी पस्तीस हजार किंवा जे सत्तर हजारच भरलीस तरी खाण्यापिण्याचा खर्च धरून एक दीड पर्यंत तर जाणार
होय
आणि जर प्लेसमेंट नाही केली, तर त्याला चपलीन हानाय पाहिजे
कसली बा
मग काय तर, ऐवढ पैसे उगचच फुकट भरतय व्हय
अगं नाही एवढा मोठा क्लास आहे म्हटल्यावर असं होणार नाही कि प्लेसमेंट होणार नाही शंभर टक्के त्यांनी प्लेसमेंट करून देणारच ग
खर सगळ्यांनाच तस प्लेसमेंट करून देतील
होय
आपल्या पण स्किल काहीतरी पाहिजे त्यात
होय ते पण हाय, अग आपल्याकड स्किल्स नायत म्हणल क्लास लावालय
स्किल कसलं, स्किल्स पाहि सांग आता
तसल स्किल पूर्ण सगळं आपल्याला यायला पाहिजे कोडिंग बिन बगता करायला
कोडिंगच नाहीच आहे आता मॅडम म्हणालतीत कोडींग तुम्हाला नाही आलं तरी चाल
मग काय यायला पाहिजे?
लय काय काय हाय म्हन सॉफ्टवेअर मध्ये तू फक्त फ्रॉम ते इंजिनिअरिंग केल तरी, आता ए आय ला च ए आय कडूनच सगळं करून घेतात
होय तेच ह
हा मग त्याला प्रॉम्ट कसं जायचं? हे सुद्धा ह्याला सुद्धा लई स्कोप आहे. ते बघितलीस नव त्या इनस्टाला फोटोज एडिट कसं झाला त्यांनी प्रॉम्प्ट केवढे मोठे मोठे
होय होय
खर छान करतात
होय खरं मग कोडिंग च करून काय उपयोग आहे ग पायथॉन, डेव्हलपर फुलस्टॅक डेव्हलपर ह्या कोडिंगच की अक्षता
व्हय ते फक्त कॉलेजमध्ये या पायजे कोडिंग आणि इनटरव्हीव जर क्रक झालीस तर त्या नंतर काहीच नसते कोडिंग सगळं ए आय कडूनच करून घेतात
हा पण तोपर्यंत राहायच की
हूं तोपर्यंत हॅलो प्रिं हॅलो प्रिंट कराय
तेवढा येतय ग बाकीच बग की आपण किती वर्ष शिकतोय ग अक्षे
ते नाही कॉलेजला कधी जायचं ते लिविंग सर्टिफिकीट आणायला.
कधी सांगितलं द्यायला.
त्यानी काही माम सांगतील नंतर आपल्याला आता ऍडमिशन चालू झाली की पाहिजे.
हो ऍडमिशन ला लागणार की मॅसेज करतील की चैतन्य सर
ते मार्गलिस्त ठेवा म्हणव तुमच्याकडच
मार्क लिस्टच काहीच उपयोग नाही अक्षे ग
तेच की म्हणालोय.
त
किती तुमच्याकडच ठेवा आम्हाला न
होय होय फक्त आम्हाला हे द्या म्हणाव
ते पण देतात का नाई काय माहित फी भराय
फी भरायचंय न्हवं किती भरायचंय
सात हजार फक्त आहेत होय ते सात हजार
सात हजार राहिल्या काय असं म्हणालोय अग बहिने
तुमचं काय स्कॉलरशिप जमा झाल्या
झाल्या का नाही काय माहिती नाई झाली तर घेणार म्हणून सांगितलंय चेतन सरांना बाहेर
खर लिहून दिलंय की विषय सपला तुमचं तुम्ही बघून घ्या
झोपत्या काय?
पैसे तुमच तुम्ही काढा. तुमंच भरा काहीतरी करा काय करायल्यास घरात बसून
काय करू बाई तेच कळना मला मला मेन म्हणजे कॉम्प्युचा एकदा क्लास करू का एमसीए करू?
मम्मी काय म्हणाल्या?
मम्मीचं काय नाही मम्मी म्हणत्या तुला काय करायचं ते कर
खरं तू तिथं पुण्यामध्ये एकटी कशी रहाणार?
पीजी वर राय राहायचं असलं तर मग पीजी वरच राहायला लागत पूर्ण मुलींचेच ते हॉस्टेल असते ना
तरीपण ग रहाशील काय खरं तू अशी
नाही बई मी एवढं मला तेच टेन्शन आहे मी मी क नाही आता किती म्हणजे आता मी एवढी मोठी झालो मी मम्मी सोडून कधीच राहि नाही बा घरापा
मी मी पण बोलून मी डी. के. टी. ला घ्यालोय. बाकीच्याकड घेतलं तर हॉस्टेल ला रायला लागतय.
होय.
आणि मी काय नाही बा हॉस्टेल ला
हॉस्टेलाच राहायला लागतय ग
खरं मी नाहीे बाई रडू इल मला दोन दिवसात.
आता कायतर शिकायचं म्हणल्याव तेवढं तर होणारच कि ग होत नाही मग आता जॉब लागल्यावर काय करणार आहेस काय तुला इचलकरनंजी आयटी कंपनी इचलकरनंजीत आनु चालतय.
आमच्या इथं माळला रानाला येईत या इथेच कुठत रिप्लेस कर म्हणायचं
हा होय. आणि काय शिकवाला पण कॉल करतो नंतर संध्याकाळी नाहीतर उद्या करतो.
आत्ता सहा मिनिट झाल्यात
बाई काय काय
मगाशी आठ मिनिटं झालतित आणि मधच कॉल कट झाला. मगाशी आठ मिनटं झाल आणि मधनच कॉल कट झाला.
तर इथं आपल्याला असं बोलायचं मनल्याव काही सुचत नाही. तर आपण घसलं बडबडत
मी सुट्टया निमित्त परवाले. फालतू विषय काढलेल. तेव्हा त तिला पण काय कामं नव्हती, दुकानात बसून कॉल किलती आणि मला पण काय काम नव्ह
हा.
तो विशय.
मगाशि आठ मिनिटं झालं. आणि ते लेफ्ट झालं.
ते पाचच जणांचं घेते. पाचच जणांच घेतील कनय.
बघ की आणि ते पाच जण आता कोणाला हुडक कुण काढायचं एवढ्या लोकांना.
खरं बिनओळखी
आग बिनओळखीच्या बरोबर काय बोलायचं, सांग की.
हाय काय जेवलीस काय?
कुठ? कुठ हाय? कुठून बोलतात? कुठ राहत काय करतीयास? काय करत्यात? मी हे पण बोलू शकतोय.
ती दिला काय?
हा. माझी फ्रेंडय आता ती ओळख. त्यांनी काय माहिती दिलती?
नाहीच केलय.
उ म काय? आणि काय म्हणतेस?
काही नाही.
भाऊ काय करणार आहे ग अक्षय?
तो बी कॉम आयटीला टाकलाय.
बी कॉम आयटी ला का?
तो म्हणजे बँकिंग साईड ला जाणार आहे त्याला सायन्स करायचंच नव्हतं सोड आणि त्याला इंजिनिअरिंग मध्ये पण इंटरेस्ट
अगं म्हणजे त्याची अकरावी बारावी आता सायन्स मधून झाली.
हा
आता पण बिकॉम आयटीला टाकलाय त्यानं मग अकरावी बारावी का केला नाही कॉमर्स?
त्याला कॉमर्सच करायचं होतं आमच्या पप्पाने सायन्स करायला लावलय.
आता बिकॉम आयटी ला कुठ घेणारा?
घेतल ऍडमिशन
कुठं तिथच तिथंच घेतला काय किती अ बहिणे एवढं पण माहित नाही होय किती रुपये फी आहे? कमी आहे की ग मग फी.
बीकॉम आयटी आणि प्लेन बीकॉम ला पण कमी आहे आजून
होय प्लेन बीकॉम ला तीन चार हजार असेल.
हम्म
बीकॉम आयटीला स्कोप आहे की बाई आपली बँकिंगला पण आता स्कोप
ह् त्यामुळे तो ते करालाय
उलट भारी की बाई बँकिंगच
गौरी काय करणार आहे?
गौरी इंजिनीयरिंग
सीईटीच मार्क
नाही अजून. माहिजा लागला ना सीईटीचा रिझल्ट अक्षदा
कुणाचा अकरावी बारावीचा नाही नाही अजून ते दोन्ही अटेम्पट देऊन ती काय एकच
एकच दिल्या मग तुझ्या भावाने कस का केल लगेच ऍडमिशन
त्याला जायचंच नाहीये आहे तिकडं मग कशाला तो वाट बघत बसल
मग कशाला बा पोरग्याला एवढा अभ्यास कराय लावला ग एवढा अभ्यास केला त्यानं? म्हणून त्यांन रिझल्ट लावायच्या आधीच ऍडमिशन केल होय?
म्हणला
जाऊदे घे बँक करूदे बँकिंगला पण उलट भारीये की बँक सेफ इकडं आता सगळी हा म्हणजे सगळी आता आयटी आय टी क
होय होय आम्हाला जे जे मगदूम कॉलेजला न्हेलंतीत बग तवा त्यांनी काय सांगितलीत की प्रत्येक वर्षामध्ये आठ ते नऊ लाख विद्या बाहेर पडत्यात इंजिनिअरिंग करून आणि त्यांना फक्त एक काय दीड लाख विद्यार्थ्यांना फक्त जॉब अस तय म्हणा बाकीचे काय कर तेच विचारलं
होय बरोबर आहे की सगळी आता जास्त करून आयटी आयटी म्हणतात. खरं आयटी मधे काय राहि ल नाही आता टायपिंगच पण हाय की चांगला आता ते करत खर त्यो म्हणजे आता ए अभ्यास केला म्हणजे बँकिंगचा तर आता म्हणजे कोणत्या पण भर ती निघत्यातच की ग एस बी आय च्या म तवा तसं आप्लाय करत राहायचं ग चालतय हे ठेऊ काय?